हॅलो, नमस्कार सर कशे आहात?
मस्त मजेत तुमची कृपा आहे तुम्ही कशे आहात?
तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या मागे.
बरं, बरं, बरं.
मग काय म्हणताय कसं चालंय व्यवस्थित सगळंवार
हो सगळं एकदम व्यवस्थित. तुमचं सगळं व्यवस्थित का? आज मी बघत आलो होतो येताना ते चिंचोटी पासून
हा, हा.
अ सागर हॉटेलपर्यंत बऱ्यापैकी तो दोपदरी रस्ता त्या ब्रिज वरून बनलेला आहे. तर सिमेंटच
ओके.
आणि ते कुठला तरी एक पहाडा गत कुठ तरी एक गाव येतं.
हा, हा.
तो लेफ्ट टन जातो तिथून पुढे काम बा की आहे.
आता होईल हळूहळू काम त्यांचं कारण पाऊस तर पडत नाही ना मग काम करतील ते लोक.
ओके.
कारण ते काम पन संपवणार. कोणाला? नाही-नाही खबर मला खबर नाही रे, मी असं बघतोय असचं. पाऊस नाही ना मग ते, त्यांना करायला काही प्रॉब्लेम काय आहे? पाऊस असेल तर थांबतो ना का?
हो पाऊस तर थांबलेला आहे काल.
सकाळी करत होते, त्यानी टाकले होते. ते सिमेंटचे स्टँड असतात ना साईडचे, सिमेंट टाकाय चे ब्लाॅक्स टाकले होते, या लोकांनी.
हो
आज करतील कंप्लीट ते, तेवढाच पॅच बाकी आहे ना?
ओके
हम्म
ते अं काय त्याला बोलतात?
काय बोलतात?
तुमचा मेडिक्लेम कोणता आहे कंपनी?
माझा मेडिक्लेम आहे आं इंडिया इन्शुरन्स, नो इंडिया
न्यू इंडिया इन्शुरन्स.
इन्शुरन्स, तुमचा कोणता आहे?
आणि किती लाखाचा केला तुम्ही?
तो माझा पाच लाखाचा आहे.
पाच लाखाच आहे आणि त्या त्यामध्ये तुमी, तुमच्या मिसेस आणि दोन्ही
दोन्ही मुलं हो
ओके, आणि तुम्हाला वर्षाचे किती पडतात त्याच्यात?
वर्षाचे फक्ते अठरा हजार.
किती अठरा पडतात काय चार लोकं?
हो
ओके ओके पाच लाखाचे
पाच लाखाचे, तुझ्याकडे पण कोणता प्लान आहे ना?
माझ्याकडे पण आहे हो.
तर सांगा जरा, एक्सप्लेन करा प्लॅन.
माझ्याकडे जो येतो जरासा, थोडासा महाग आहे मला पण एक हे, तुमचा आता तुमचा आता किती वर्ष झाली, तुम्ही मेडिक्लेम काढताय?
हां हां झाले, दहा वर्ष झाली असतील.
मग तुमचा प्लॅन आहे ना, तो पण आमच्या प्लॅनमध्ये घेता येईल, म्हणजे तुम्हाला वेटिंग पिरियड नाही लागणार तीन वर्षाचा. तुमचा प्लॅन हे ना, न्यू इंडिया असलं, रिलायन्स अस तो तर स्टार असेल, तो पण ना, केअर किंवा केअर इशु प्लस किंवा अं पहिला रेलिगल होता, तो आता केअर झाला आणि
तुमच्याकडे इन्शुरन्स आहे कि, टर्म इन्शुरन्स आहे.
मेडिक्लेम-मेडिक्लेम.
नाही ना?
टर्म काढायचाय.
काढायचं म्हणजे?
टर्म इन्शुरन्स काढायचाय आता.
म्हणजे काढतात ना तुमच्याकडे?
आं टर्म इन्शुरन्सवाला माझ्या ओळखीचा असा डायरेक्ट कोण नाही आहे.
ओके नाही तुमच्या, तुम्ही जे, तुम्ही जे, कोणते कंपनीचं करता
असं नाय, त्यांच्यामध्ये टर्म नाय, त्यांच्यामध्ये मेडिक्लेमच आहे.
कोण किती? त्या कंपनीचं नाव काय?
त्या कंपनीचं नाव इव्हन आहे. पण ते कसं आहे हा इव्हन तर ते कस आहे तो ना प्रोव्हायडर आहे कशामध्ये ओपीडी म आता इन्शुरन्स असेल ना तुमचा तो एकतर मॅगमा किंवा केअर किंवा निवाबुपा ह्याचच असणार हॉस्पिटलाझेशनचा म्हणज हॉस्पिटल म नाही होत जे बाहेर होत डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये झालं तुम्ही जाताय टे टेस्ट असतात तुमच्या सोनोग्राफी सिटी स्कॅन असते त्याचे आपल्याला पैसे द्यावे लागतात ना
बरोबर
तर ते त्याचे पैसे पण आपल्या ह्याच्यात नाही द्यावे लागत ते पण सगळं फ्री म होतं म्हणजे घरी येऊन तुमच्या घरी येऊन बेसिक प्लॅन आहे पाच लाखापून चालले पाच ते दहा लाखाचा म आता माझा वीस लाखाचा आहे बायकोचा दहा लाखाचा माझा दहा लाखाचा आणि ते दहा लाख सं ले तरी अजून परत पाच लाख त्याला टप आणि त्याच्या इयरली माझ पहिले होता अठ्ठावीस होता
हा
त्याच्यामध्ये दोघांच दहा दहा लाख आले
हा हा
आणि तुम्ही कसं चार जणांचे पाच पाच लाख तुम्ही करू शकता तुमचे पाच लाख मॅडमचे पाच लाख पोरांचे दोन्ही पोरांचे पाच पाच लाख असं पण तुम्ही करू शकता तर ते पण तुम्हाला पंचवीस सव्वीस पर्यंत आईवडिलासाठी मग प्रीमियम खूप मोठा म्हणतो साठ वर्षाच्या वरचा
होय का
आईवडण्यासाठी प्रीमियम खूप मोठा होणार कारण त्यांचं वय जास्त आहे ना
हा हा हा हा
पस्तीस पंचाळीस पन्नासच्या आसपास पडेल एक कऔशा आईवडिलांसाठी
बापरे
पण लगेच ना ल होत त्याला पण तुम्हाला एकका दोन वर्ष वेटिंग आहे परत ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर कुठल्याही प्लॅनममध्ये तुम्ही कुठ कुठही घ्या कुठल्या कंपनीचा घ्या
ओके सई का
आणि काय काय आहेत असे पण की जे लगेच चालू होतात माझ्या एका मित्राने बघितला होत तर त्यांना साठ हजाराचा होता प्रिमियम साठ का बासष्ट
अरे बापरे प्रीमियमच एवढे जास्तात ते कसे परवणार आपल्याला
हो
बरोबर ना
बरोबर बरोबर
बाकी
बाकी आता माझ्या म तो मॅटरनिटी पण आता ऍड केला मी पहिले नव्हता तर माहि्र ते ऍड केल्यामुळे त्याचे मला सहा हजार अजून वाढले त्याचे
ओके
म्हणजे आता माझा ते चौतीस हजारा झाला मॅटनटल त पण ऍड क लागणार कारण पुढे कधी काही कामाले त्यांना ते
बरोबर
सीझन वगैरे एक लाख रुपये तर कुठेच नाही गेल त्याला
हो ते तरहायच बाकी तुझे रिपोर्ट कसे आहेत माझा
एकदम व्यवस्थित हैय. आता मागझ्या संडेलाच गेलं होतं चेकिंग. एकदम व्यवस्थित आहे डॉक्टर बोल आता पुढच्या महिन्यातील पुढच्या महिन्यात दाखवायचं परत - - तेव्हा टेस्ट सांगितलं एच वन बी वगैरे ते मग नंतर बोलतात गोळ्या कमी करतो बोलतात डायबिटीसच्या.
ओके.
हम्म, हम्.
बरं हेना, चांगलंय कमी झालेल्या गोळ्या चांगल्या असतात. वाढल्या नाही पाहिजेत.
हो गोळ्या कमी जायला चांगल्या. वाढल्या नाही पाहिजेत.
आता माझ्या आईप्पांच्या पण म्हणजे पहिल्या खूप होत्या गोळ्या ना. आता वाढत वाढत दोन गोळ्यावर आलेत. मग कमी कमी होत सॉरी उलट बोललो. अ कमी कमी होत. दोन गोळ्या आलेत.
ते बरयं.
म्हजे अंडर कंट्रोल हाय.
माझ्या पण वडिलांच्या जरा गोळ्या कमी झाल्या आता ते बरयं ते डोंबरीच डॉक्ट - - रयं किडनीचा स्पेशलिस्ट.
हम्म.
सकाळी छोटी वाटी असते ना आपली छोटी वाटी तेवढ्या सकाळी गोळ्या जेवणा - - च्या आधी दोन. मग जेवल्यावरती वाटीभर गोळ्या, परत दुपारी जेवल्यावर वाटीभर गोळ्या, परत रात्री जेवल्यावर वाटी - - गोळ्या अशा होत्या. आता प - - प्पांना फक्त सकाळी जेवणा आधी एक, नाश्त्यानंतर मग तीन, चार हेत. दुपारीत एकचयं आणि रात्री दोनचयं.
ओके.
कमी येतता. तो बोला अजून कमी होईल. अजून चांगलं झालं तर
हा, हा, हा, हा.
गोळ्या कमी तेवढ्याच बऱ्या या - -
हा रे आता गोळ्या जेवढ्या कमी तेवढं चांगलं शरीरासाठी. नाही तर, किडनीवर परिणाम होतो रे गोळ्याचा.
बरोबर, बरोबर.
बेकारयं कधी कधी मी अस, कधी कधी असं डोकं दुखलं किंवा काय - - हलकस ताप आला तर गोळी घ्यायचीच नाही. आपोआप जातो. पण जास्त झालं तर घ्यायचं.
जास्त झालं तर तुम्हाला गोळी घ्यावीच लागते.
ते तर आहे. कमी अशेल तर नाही घ्यायच. शक्यतो नाही घ्यायची.
तर ते माझ्या कमरेच पेन होतं ना पहिले खूप ते आता अजून मधून मग - - कधीतरी येतं पण तरी मी दोन दोन तीन दिवस घेत नाही बघतो जर कमी होत टोमॅट तर चांगली गोष्टहायं. नाहीच कमी झालं खूपच वाढलं तरच, मी ती पेंटिला घेतो. आहे एकदम छोटीशी गोळी मन करंगळीच्या नाकाापेक्षा पण छोटी पण ती त्रास देते ना किडलीला नंतर.
बरोबर. तेच गोळ्या नाही घ्यायच्या. गोळ्या खूप हानिकारक आहेत त्या गोळ्या. अलिपथी गोळ्या असतात ना ह्या
हो ना.
तसं आयुर्वेदिक प्रिफर करायचं.
हो आयुर्वेदिक प्रेफर करायचं आयुर्वेदिक चांगलंयं.
हो.
ह. तुमच्या घरी तर कसे वडिलांची का आईची तब्येत वगैरे कशी आता?
ह. गाजून बोला ना.
आईची तब्येत कशी आहे आता?
आता तेच आता रिपोर्ट काढले आहेत गेल्या वेळ.. आता परत आता डोटल सगळं काढलं ना.. म आता गोळ्या परत चालू आहेत..
तुम्हाला पुण्याचा.. अच्छा पुण्याच... ते तेच..
कोणा झालं त कोर्स तो कधीच झाला वर्ष..
ओके एक वर्षा हो पुण्याून.. त्याने बऱ्यापैकी फरक पडला असेल ना त्याने...
हो त्याना बारापैकीक पडला आयरदिक ना शेवटी.. आता परत तिथे आयुर्वेदिक चालू करायचं जायचंय या डॉक्टरकडे... इकडच्या नाही ना चरनी रोडला तुला बोलल होत बघ...
अच्छा हा हा हा हा हा बरोबर बरोबर..
नाडी बघून चेक करते...
बरोबर...
ठीक आहे ठीके एकदा वेळ बघा तुम्हा तुम्ही कॉल करा आहो तर..
नाही आता चालू दे अजून एक दहा एक सेकंद..
ओके ओके मग तुम्ही कॉल कराल ना...
वेळ संपलावा आमचा पणता लंच टाईमचा...
नाही त व सहा मिट आहे...
अच्छा नाही ना ते घड्या बघत नाहीत दुसऱ्या घड्या बघतात..
अरे दुसरंच घडा आहे बघतोय मीपट...
अच्छा...
ते घड्याळ आहे.
अच्छा हो हो हो माझ हातातला घडा बघितलं ते पुे पुढे... गेले वाटतात मी..
ओके ओके...
ठीक आहे मी करतो मग
ओके ओके करा हा चालेल बाय...
बाय बाय...